हॅलो.
हा बोला की कसं आहे तुम्ही.
मग बरं आहे तो कसा आहे.
आम्ही पण बराच आहे बघा तुमचं काय चाललंय. होय. हो ती मला एक प्रश्न पडलेला ती माझा एक मित्र होता त्याला ती आय टी ला ऍडमिशन घ्यात होतं तुमचा आय टी झालंय ना व्हय.
हो झाला की वेलडर
वेल्डर झालाय व्हय आहो मला त्यो तुमचा मित्र सांगत होता वेल्डर नाही त्यांचा पत्रे कार्या झालाय.
हो काय ती सगळी एकच असतया.
अहो पण चांगला झालाय तुमचा ट्रेड म्हणजे तुम्ही ती विमानाची परत आपली काय म्हणत्यात त्याला रेल्वेची बसची बॉडी बनवताना. अह मा माझं तुम्हाला एक सजेशन राहील म्हणजे तसलं काम करणार अस का नाही म्हणे तुम्हाला वाईट वाटून देऊ नका कि कपाट बिपाट कराहायची आपलाच बिझनेस टाकायचा. पेट्या बिटट्या बनवायच्या डब बिब धान्य ठेवाय ते तसल्यात आहो लय फायदा काय बघा. कारण एक माझा मित्र आहे त्यानं तसलं दुकान टाकलेलं आणि त्यानं महिन्याला ते आत्ता बघा लागभर रुपये कमावतोय.
होय तुमचा मित्र कुठे आहे तो आत्ता
मित्र पुण्यात त्यांना दुकान टाकलंय बघा हडपसरमध्ये आहे त्या दुकान
हम्म हम्म हम्म हम्म मोठ्या प्रमाणात गर्दी बेलदी त अस
आहो गर्दी म्हणजे आहो माणसासनी आता गरज कशाची आहे कपाट कपडे ठेवायची परत भांड्याची म्हणा परत आपली धान्य धुन्य ठेवायची तसल आपल्याला पाहिजे ते आत्ता कपाटं बघा. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं बगा होका आत्ता असं पण आपण कुठल्या ना कुठल्या कंपनीत जाणार तिथं आपल्याला पगार किती भेटणार ओवर टाईम करून आता तुम्हाला माहितीच असेल माझ्यापेक्षा जास्त अं
हं
मगअं तिथं दहा बारा हजारात काम करायचं परत ओवर टाईम करायची त्याच्यापेक्षा आपलं ही बरं आहे हो अ कितीला आप आपल्या टायमिंगला आणि आपल्या हाताखाली आपण एक चार पोरास्नी जॉब देऊ शकतो म्हणजे चांगलं काम पण घडवू शकतो आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था पण अशा कामांमुळे बळकट होऊ शक ते
होय होय
होय बाकी मग तुमचं काय चाललंय आता
काय नाही आयटीएला तर चालले ऍडमिशन झाले सम झाली क अ सामान राहिली
अरे बापरे बापरे म्हणजे चांगला कस वाटत तुम्हाला मग त्या आयटआय करून
काय नाही लिवाल काम्पण असतंय खूप फिरी फिरीलाला
हो आम्हाला कळलंय होओ सातशे सातशे आठशे आठशे पान ली का नसतय सहा महिन्यात आहो एवढं लिहून काय लिहिण्याचं काय त म्हणजे मला वाटतं अं तुम्हाला मी सांगू का आपल्या शिक्षण पधतती जरा चुकीच आहे एवढं लिहालं नाय पाहिजे विद्यार्थ्याला एवढं लिहून काय फायदाय मला तुम्ही सांगा
लिहून म्हणजे वर्क ज्या आपण ज्यापण वरती केलेलं असतं दिवसभरात ते सगळं आपण लि लिहा लागतं ना मग त्याच्यानुसार ते आपल्याला ग्रेड देतात
माझं म्हणणं काय मायती हे का इतकं करण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकलच घ्या ना जास्त वेळ विद्यार्थी थेराटिक कल पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जास्त पाहिजे विद्यार्थ्याला असं माझं म्हणणं हाय बगा नाय तर आत्ताचे विद्यार्थी काय होतय ती आत्ताची मी बकतोय हल्लीच्या या पोरासनी की त्यासनी थेराटिकल नॉल काय भयंकर हाय थेरॉटिकल जे थेरटिकल ती शंभर पैकी शंभर पाडू शकते ती पण प्रॅक टिकल मध्ये शंभर पैकी शंभर कोणच पाडत नाही माक ला आत्तापर्यंत अनभव हाय बघा मी लई जणासनी बघितलय आणि शंभर पैकी शंभर कहयात कोण पाडत नाही हो आता ती आहो सगळी तुमच्यासारखी नसत्या तीच की हो
हं
त्यामुळे तुम्ही मग काय पिटी बिटी एखादी बनवली का नाय प्रॅक्टिकल मदी
प्रॅक्टिकलला बसलया नसते आपले काय शीफ्ट असते त्या
हां
आणि पत्रा म्हणजे गेज पत्रा मोजाचं ते गेज असतं ते असतं आणखीन काय अ एकदा बारडी बनवली होती फायर ब्रिगेडची झालं
म्हणजे तुमचं काम म्हणजी लोहार सुतारागत हाय का
नाय नाय नाय फायर ब्रिगेडची बारडी ओ लाल कलरची बार बार्डी असती ना आपल्या गार्डन मधे लावलेली फायर लिलेलं असतं
चांगलां हे कुठलं पण काम असू दे काम करायला लाजाय स नाय आता बघा माला बघा ह्या कार्याला काम भेटल्यापासून माझं लय भलं झालं
हो
हो कस ते थोडं फार पैसे भेटते ती खर्च पाणी तर निघतो याला
हम हम हम
तुमचं काय चाललंय मग आता राहना बिना पाऊस व्ह्यूज आहे का नाही तुमच्या इकडे
आमच्या इकडे पाऊस पडतोय तुमच्या इकड पडतोय का आमच्याकडे ल मोठ्या प्रमाणात पाऊस
आ आम आच्या इथ एवढा पाऊस आहे का नाही तुम्ही आता आमचा भाग कसा कोकण भाग आहे हो त्यामु इकड लई पावसा आहेच तु घाटाच्या प भात म्हणजे आमचा एक एकरात भात आहे म्हणजे भात लावायला ओ काही माणसासनी आता पाक पाया पडून पडून माणसं कामगारास्नी आणलं आणि भात लावायला ओ काही दमचाक झाली आमची नुसती पाय रुत्तोय गुडग्या गुडग्या एवडा अन त्यात भात लावन म्हणजे काय वाकून अन दिवत भरती काय सो कतय ह्यो भात भात दिसते आपल्याला तीन शे साडे तीनशे चारशे रुपये पायली न जातय खर तर हाय कि ओ पण त्याला याप पण लय हाय
हा हा हा बाकी अजून काय केलंय मग राहना
आमच्या राहणार बघा तिथई भातच लावलाय ना त्या ती पाणी साटले राहना आता मग ते मास सोडायचयत त्या भातात मासं म्हणजे कसं मासात पण पैस वाते त बघा आणि बहातच पण वाहते ती किड बिड बहात त्याला होणारा रोग रा य त्या का नाही त्या सगळ मास खाऊन टाकते ती त्यामुळं भात पण हेल्दी राहतो
होय राम तेक आहे त काय ना बघा आमचेकडच मोठा प्र म्ह तडा हलागला
हा
ैजा मह काय राहना पाणच्या टोकण्या बकण्या झााली त्या
तर
हो सगळ झालंय आमच्या इकडे काय सोयाबीन घेतलं जात
हा
भात काय नाही घेत त आमच्या इकडे सो आय बीन बा मूव
अररर मग तुम्ही लोका जाम पैशसा दायं म्हणजे सोयाबीन म्हणजे काय वाद्य राही सहा हजार रुपये क्विंटल का दहा हजार रुपये क्विंटल आहेत का
होय सोयाबीन आणिही पण घेतलंय पी आज बघ आत्ताच्या अजून तशी तोखणे झाले एक दहा पंधरा दिवस झाले मग त्याला ती फवारणी बिवारणी करायची तो
अह तुमचं काम जोरात दिसते बरं का
हो आपताविष काय नाही बघा क म्हंटलं तुम्हाला विचारावं काय बा कतला वाला करना आहे
आ ओला ओलाय पण काय अजून त्याला लागवडी टाकायच्या आहे त्या्या
हम् कोकण म्हटल्यानंतर तिकडं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस दिस पडत असेल ब
हो आवल आट का पाऊस इकडे बाहेर निघाय टायम म्हणजे बाहेर निघेलेत का नाही ते आता समजा आता बाहेरन भिजून आलो आणि वाळकी कपडे घातले आपण कुठनं आलो कि डबल ती वलीत वाणार.
मग तुमच्या गायगुरू अस म च राहाण्यासाठी तुम्ही बाहेर पुडतच ल ना.
अह आता काय करायचं गाई आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय आहेऐ का. तुम्ही मला सांगा. हा ती आहे ती तर आपण हाय त्यातनी खाय दिला तर आपण हाय.
नाही ना.
त्यामु त्यांना आपल्याला पहिल्यांदा आणायचं लागतं त्यांची व्यवस्था. केली तर ती आपली व्यवस्था करते ती हो शेवटी हा त्यामुळे आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय आहे का आपण सामान्य माणसं गोरांच्या दुधावर तरर आपण बघा आता एक गाडी घेतली आहे. फर् व्हहीलर
होल.
होय पंच पंच घेतली आम्ही आमच्या चार गाय आहेत त्या बघा पण आमच्या गाय बघा चार तर आम्ही पाळले त्या पण दहाला लोड आहे द्या. म्हणजे एक गाय आमची तीस तीस लिटर दूध देत दिवसाला. दोन आमच्या गायस नाही आत्ता बघा. दोन ग दूध देत त्या साठ लिटर दिवसाला दूध जात. फार वाढतंय आपलं मग तेवढं. थोडंफार आपलं आणखीन शेती आहे आम्हाला एक पाच एक कर
हा.
मग तेवढ्यात आपलं होऊन जातंय वागतंय बघा घर खर्च आमचा सगळा
हो.
हो आणि आम्ही काय केलंय. आमचं राहणत माड राहन होतो मग माड राहनात आम्ही एका राहनात एक करात काय केले. त रुचीि बाकी द. ती पिरूची बाग आम्ही केल्यापासून जरा चांगलं चाललंय. बघा म्हणून पिरूच्या जागा तर आम्ही गाडी घेतली.
होय.
हो तुम्ही काय पिरू बिरू तुमच्या इकडें काय
आमच्याकडे फळबागा नाही ते करत जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात आमच्याकडें ऊसाचं पीक घेतलं जातं.
अरे अरे अरे म्हणजे तुम्ही निवांत शेतकरी दिसताय हो पाणी भागात तर शेतकरी करय त्यामुळे तुम्ही असलं फळ उसे बिसे घेतय. आमच्या इकडा काय होतं पावसातच जरा जास्त पाणी आहे आणि परत पाणी जरा कमी होतं. डोंग डोंगर भाग आहे हो जरा घाटमाता म्हणजे कोकण म कोकणातच पडतय पण त्या डोंगराळ भागात आहे आमच
हा हा.
त्यामुळे तसं.
मग फिरुजबाग किती हे जात के
एका एकरात त केली बघा तशी आ. आता पिरूच जरा चांगलं तर. अा एक लाख फोम बसलेला एका वाग म्हणजे. झाडाला शंभर पिरू होत आणि हजारभर जाड बसलेली अख्या एकरात आणि अ दीड का दोन लाख फोंब बसलेला पिरू म्हणजे फळं पडलेली.
बरं.
की फळ होती आमाव तोडत तोडत आमच्याक आली आमची पाक.
होय मग. मजूर लावली होती त्यांना
अह एकट्याला होतं विी आम्ही एकटा आणि आमच्या घरातली काही येत नाही ती ते असणी होत नाही त्यामुळे आम्ही एकट्याला मग कामाला गडीच बघायला लागते ती एकट्याला जमतं का एवढं सांभळाऐप ऐ का मला जरा राहणारचा आहेच ठेव का
बरं बरं बर